हॅलो काय चालय साहेब? काय नाही बोला कि काय काय. पाऊस पाणी काय ह्या पावसाच काही कळ ना रानात पेरण्या झाल्यात्या. पाऊस नाही काय नाही कस करायच काय.
काय केलंय आता रानात?
काय सोयाबीन केलय.
बरं
आलय थोडं थोडस उगून आता पाणी नाही. काय आता जीव जगतय का काय करतय का ते विहिर कोठे. विहीर कुठय तवा ती विहिरीचं पाणी नाही इरिगेशनच पाणी आहे.
इरिगेशनचं मग पा इरगेशनचं पाणी टायमात मिळत असेल ना?
टाईम चालू कुठं आहे पावसामुळे तिनी बंद केलंय ना.
म्हणजे बंदी आहे काय पाणी उपसा.
हम्म पावसामुळं बंद केल्यामुळ ते कधी आता चालू करतील तर चालू.
नाही पण ग अजून एक पंधरा दिवस घात होईल एवढं पाणी असेल की रानात.
कुठलं वाळतय लगेच.
काळवट हाय ना.
काळवट हाय पण, ते ज लगेच हे होतयस की आसा कुठ दमदार? दमदार कुठ? पाऊस दमदार असा पाऊस कुठं सऱ्या गच भरले तर असा पाऊस झालेलाच नाही ऊ हू. त्यामुळं आता अवघड नाही पाऊस नाही. कमी हाय पाऊस. जीथं पडलाय तिथं पडलाय, नाही तिथं नाही असं म्हणजे सगळीकडें असं झालेलं नाही, एकसारखं झालेला नाही पाऊस.
खर पेरणी कधी केलिया तुम्ही?
पेरण्या आता झालं तर आठवडा झाल की दोन आठवडा झाल.
दोन आठवडा आणि मग या साधारणतः एक इथ व, एक सरीव केलय का कसं कस?
सरीवरच केलंय.
मग सरीला पाणी असेल की, सरी एवढी व तरी बी.
सरीला म्हणजे बोंड्यावर केलंय, परत अ ऊस लागण करायची ए.
बरं बरं बरं बर लागन करत ताना पाणी द्यायला लागणार त्याला, म लागण सोयाबीन निघाल्यावर न का सोयबिन च्या अगोदर?
आगोदरच करायची.
सोयाबीनच्या?
हम्म त्यासाठीच बूनडेवा केलाय ना?
बर बरं बर, मग आता हे हीकडचं जे आता तुम्ही ते सोयाबीन केलय, ते कुठल्या जातीच हाय?
सोयाबिन काय तर सातशे तेवीस आस कायतर हाय ते.
सातशे तेवीस काय आणि ऍव्हरेज काय हाय त्याला एकरी?
ते एव्हरेज आता काय त्याच काय नाही माहिती एवढ.
बरं.
पण ते हायित चांगलं हाय. सोयाबीन चांगलं हाय. आपलं थोडंच हाय. उ म आपलं थोडंच आहे ना, सोळा गुंठा आहे आपलं.
नाही पण तरी बी सोळा गुंठ असले, तरी तरी बऱ्यापैकी त्याच हे चांगलं हाय ना? त्या पद्धतीने रेशो येणार ओ. एक पाय व्हय पोती तर होऊ, पाच सहा पोती, तर होणार जरा
केलय, पहिल्यांदाच केलय सगळं सोयाबीन. काय भूईमुग असाय चा आ आ?
भुईमुंग किथी होत होता पहिला?
मूग व्हायचा एक दोन तीन पोती.
मग खाईला पुरत आपलं बास होत.
र
तेवढं चालणार, तेवढं काय आता, बाकी काय नाही तेच शेत. आमचं काय आम्ही आता सो सोयाबीन टोकलय. एक तारखेला. म आता सोयाबीन आमचं जरा राण हाय ते जरा थोडसं अ गिचक रान म्हणजे कस पाणी चालत नाही रानाला आमच्याकड. म्हणजे काळवाटच हाय, पण ते कसं होतय अ. पाणी ई सगळीकड प पाण्याचं स्तोत्र असल्यामुळं जमिनीत ऑक्सिजनचं प्रमाण जरा कमी प्रमाणात राहते ना.
हम्म, हम्, हम्, ह
थोडा पाऊस पडला तर ते जरा थोडस, माती जरा ही होते तिची. मग ते खडकडीत जरा आता हे चप्पल चालते रानात आता. मग पाऊस पडणार असं ते सांगते ती, पाऊस पडणार आहे.
पाऊस पडला तर बरं नाही तर अवघड आहे मग परत दुष्काळ सारखं परिस्थिती होणार. पेरून पण परत हे होले
त्याचात बी जवळजवळ म आता बियाचच जवळजवळ ते पैसे परत ते टोकण्याचे पैसे, फवारणीच पैसे
ते तर निघलं पाहिजे ना, नाहीतर गेलंच की मग ते जर पाऊस नाही काय नाही पाणी नाही म्हटल्यावर अवघडच होणार आहे.
पण ती कसं आहे शेतकऱ्याच्या वाटीलाच ती गोष्टी येते ती ओ.
ते तर आहेच की,
आता ते कसं आहे आता आमचं अ साधारणतः एक दोन पियर असते ना बोटाचं.
हम्म.
तेवढं ते आत्ता वांग कुरकुटून एक दोन दोन पेर एवढं आले बाहेर म्हणजे अजून ढोलदार म्हणतो तसं नाहीय म्हणजे
तेच नुस दोड
एक चार बोटाच तर यायला पाहिजे.
नाही आतापर्यंत चार बोटाशी वर पाऊस जर असता म्हणजे आतापर्यंत आला असता. वर जावं लागते, वर आला असत. पण ते पाऊसच नसल्यामुळे कुचमलं ना.
त्यात ते कसं आहे आणि परत त्या ह्या दूषित वातावरण आळ की परत आणि कीड रोग राई चालू होत्या, ते पानावर बारीक बारीक डॉट डॉट होल पडतेत ते कुठला रोग असतो तो?
त्याच काही तरी आहे की नक्की नाही माहित मला.
मग ती किडकि किडकि किडाच असतेय काय?
हम्म, बारीक किडा आळी असते आळी. तर जे आहे त्यांना औषधं आहे ते औषधं फवारायची म्हणजे हे होतंय ते येतय कमी येतय, आणि काय? कुठे बाहेर गेला होता का नाही कुठं फिरायला बीरायला इकडे तिकडं कुठं?
हो फिरवून आलो की फीरून आलो की, काय वन डे फिरायला जा कारण का असं आहे बाहेर जास्ती दिवस कामामुळे जाता येत नाही.
नाही गेला काय.
हा एक दिवस हो एकव वनडे दे आपलं इकड तिकड असं जाऊन यायचं असं आता इथं आपल्या इथे स कट
मित्र सगळे गोळा करायचे जायचं हे करायला.
मित्र आता गोळा कुठं मित्रांचं टायमिंग बघून करायला लागते हो.
तरीपण ऐकते.
सगळ्यांचं टायमिंग सुट्टी कधी आहे बघायला पाहिजे. आणि मग त्यांचा प्रत्येकाची मग परत काम वगैरे काय असून बघ
आता ऊस करणार आहे तो कुठला करणार आहे तुम्ही? श्याऐंशी झिरो बत्तीस. त्याला हे चांगलाय.
आं. रेट चांगलाय. वजनाला चांगला असतोय.
श्याऐंशी झिरो बत्तीस आणि त्याला अ किती दिवसात जात ते?
वर्ष दीड वर्ष जाऊ शकतय की.
एक पंधरा महिने असतय काय?
आ. पंधरा सोळा महिन्याचा ऊस असतोयच तो.
बरं. त्याचं म्हणजे एक वटणी वटणी जोरात आहे का त्याचं?
वजन जास्त आ वजन असतंय जास्त त्याला. हं. उसाला वजन चांगल हेच हेच करतात.
शेंयांशी झिरो बत्त-
वजनतेला असल्यामुळे आणि हे असल्यामुळे, तेच करतात. वजनी जड चांगलं असल्यामुळे.
आणि साखरेला उतार बी चांगलाय ना?
चांगलाय त्याला. उतारा चांगलाय छान.
पावसाच्या ह्याच्यावर सगळं राहणार आहे हो.
होय. होय. होय. पावसाच्या -
उसासाठी पाऊस जरा आणि जरा ओल बी पाहिजे.
आज बघू या आज जाणार आहे संध्याकाळी. येणार आहे का तुम्ही?
आज जरा सोमवार आहे. आज जरा आज कार्यक्रम असतो. आमच्याकड. सोमवार सोडून.
आज जाणारे मी न माझा मित्र एक पर्णातला.
हां.
तो जायाचं म्हणतोय आज. त्या एका मित्राची नर्सरी आहे त्याला भेटायला.
हां. हां. हां. हां.
तो या म्हटलाय.
म नर्सरीत बऱ्याच पैकी हे असत्याती. वेगवेगळ्या जातीच हे असतेय.
वेगवेगळ्या जातीचं आणि मित्राकडून घेतलं तर जरा खात्रीशीर मिळेल ना?
होय. होय. ते टिकाऊ असते ना गॅरंटी? एक रोप काय केवढ्यायला बसत? -य काय
दोन रुपयेला. दोन रुपये वीस पैसे वगैरे अस. दोन रुपये वीस पैशाला वगैरे असं बसतय. एक. हम्म. आणि सगळ लावून बिऊन अस- अस सगळा खर्च, दोन रुपये सत्तर पैसे ऐंशी पैसे होत-
तेच लावतेती काय?
तेच लावत्यात. किंवा आपण दुसऱ्याकडून घ्यायचं. पन्नास पैसे एका ह्याला असत. लावायला जात.
मनमती व व ते ब्या का ब्या ही किती असत्यात त्याचे?
एका ट्रे मध्ये जवळ सत्तर ऐंशी असतात.
बर बर बर बर. म्हणजे एका ट्रेला पस्तीस रुपये द्याव लाग- ते. परवडतय राव त्याला ते.
हम्. परवडत ते एक- ट्रे काहीतरी सहा हजार काहीतरी लागतय. बी.
नाही पण तरी परवडतय ते ब.
त्या ह्याच्या्यापेक्षा चांगलं. कांद्यापेक्षा चांगलं. कसं कांद्याच वण नाय आली तर परत त्याला परत आणा कांड्या. परत लावा परत हे करा. असं त्यापेक्षा हे रूप डायरेक्ट. आणि एक महिना अगोद उदरनगर
आता पस्तीस पस्तीस रुपये ते एक म्हणजे भरपूर होतेय हो. तीन हजार रुपयात लावून होतेय.
ये.
आं.
पील
हो तीन हजारच की. अओ बघा कि. निम्म पैसे हो. आता प सहा हजार रोप ना.
ह.
म त्याच्या नीम्म येणार ना.
अग कि तीन हजार जर झाली. तर तीन दुन्ही सहा. सहा हजार रुपये झालं. दोन रुपये सत्तर पैशाला एक हाय. सत आठ अ म तेच के सगळंच. सगळं येत जवळजवळ आठ नऊ हजार रुपये. आठ नऊ हजार रुपये जातील. वाहतुक बिहतुक काईच परवडताय.
परवडतय ते.
हम्म.
फक्त ऊसाल पानी एक चार पाच द्याला लागत असल.
एक महिन नोंद आगोदर होतेया आनी. कारखान्याला.
हो म आता ही.
हम्म हे रोपय लावली तरी. रोपयला आ आता जर लावली तर, मागच्या महिन्यात नोंद होते. एक महिन आगोदर. हा एक महिन आगदर नोंद होती. कारण ते डायरेक्ट रोप वर आलेले असतात ना. त्यामुळे ते अगोदर नोंदवता.
विचारतात काय ते? तुम्ही काय केलं?
हा विचारतेत. तुम्ही रोप लावलेत का? रोपं लावली असली तर ती आत्ताची तारीख आज किती आता तारीख असेल त्याच्या मागची तारीख येते. मागच्या महिन्या
आणि त्या पद्धतीनं तोड अस
हम्म त्या पद्तीने तोड असते.
बरबर बरबर. बाकीचं आणि इकडच ब ब म अ व्यवसायच काय?
व्यवसाय हाय इकडे तिकडे चालू आहे की. चालूच हाय ते.
चालतय चालतय. मी करतो परत फोन ह.
ठेवू का?